हो
हा बोला की, काय करताय?
काय नाही बगा ताई बसलो निवातच.
होय, आवरला स्वयंपाक?
हो हो झाला. तुमचा?
हो झालंय स्वयंपाक मी पण बसलेय आता,
चालतय हम् ते येतो मी त्यात तिथ. आ,
काय काय केला म्हंटलं आज?
आज काय ब हंडी वगैरे भाजी आणि हा भाकरी भात वगैरे कामच चाललं होत आज,
होय, लवकर करते काय स्वयंपाक?
हो हो माझा सातलाच होतो आज जास्तच वेळ झालाय.
होय एवढ्या लवकर म्हणजे लवकर जेवतात म्हणून काय असं?
नाही बाळ वगैरे आहे छोटे मग ते स्वयंपाक उरकाय जात अभ्यास वगैरे घ्यायचा मग त्याच्यानंतर त्याला जेवायलाच चारायला लाग तय परत आपण जेवन भांडे हे होऊस तवर वेळ जातो मग त्याच्यामूळ घेते उरकूण मग पटकन.
ह ह आमच्यात पण असच आहे सेमच प्रॉब्लेमे हाय होय.
म्हणून मी पण बसते म्हणजे कसं होतं स्वयपाकाला वेळ झाला की सगळ्या आता बघा हे आता टायमिंग झालं स्वयंपाकाचं मग हितंन पुढं जास्त वेळच राहत नाही मग त्याला चार न वैगेरे हवा ते मग आपल्यालाच कंटाळ येऊन जातो.
त्यांना तोंड उघडा उघडा म्हणून बसपर्यंतच बास होतय.
होय ना. अ त रेसिपी कोणती वगैरे येते तुम्हाला चांगली?
अ रेसिपी म्हणजे असं शाहकारीमध्ये जे आहेत त्या म्हणजे बऱ्यापैकी करतोच त्या सगळ्या, नॉनव्हेज वगैरे आमच्यात खात नाही त्यामुळे एवढं काही माहिती नाही नॉनव्हेज विषयी मला. हम् बाळाला वगैरे असं कोण ती आवडते रेसिपी असं म्हणजे आवडती कोणती हाय आणि तुम्ही कोणती करून देताय सारखं?
हम्म त्याला कसं ते उताप्पा वगैरे अ परत हे आपे हे त्याला जास्त आवडतं.
हा ते लोणी डोसा इडली हेच ना,
हा, हा, हा तेच तेच.
त्याला पण ते जाव.
होय ना उत्तप्पा कशासाठी कर, ते मी की म्हणजे त्याच्यामध्ये कसं भाज्या वगैरे, ऍड करायला येतात ना जास्त. मग ते खातात पण आणि त्यांना ते आवडत पण एकदम बारीक करून जर केलं ना, तर मग ते आवडीन जास्त खातात. मग मी ते बऱ्यापेकी क तेच करते जास्त इडली वगैरे, हा! ! तो इडले वगैरे पण जास्त आवडीन खातो. फक्त तिखट काय करायचं नाही. जास्त आता छोटा असल्यामुळे, तिकड जास्त खात नाही असं
हो तरी किती वर्षाचा आहे तो?
चार वर्षाचा आहे. आता चार वर्ष होते म्हणजे लागेल चौथ. वर्ष आता हम्म! ! ! मग ते उत्ता्प वगैरे, माहित आहे तुम्हाला कसं करायचा.
अ हा सांगा की कस करताय तुम्ही.
अ काय पहिलं काय करते की आधी संध्याकाळचा ताकामधे नाही ते दह्यामध्ये अ क्वांटिटीमध्येध्ये जेवढं म्हणजे आता समजा आपण आपण सगळेच खाणार अस जास्त घालते नसलं एक वाटी वगैरे त्याच्या पूर्ती घेते. ते दोन नाही तर तीन होऊन जातात. मग ते पहिले दह्यामध्ये नाही तर ताकामध्ये आंबटपणा येण्यासाठी भिजत घालते मी. मग त्याच्यातच भिजत घालते आणि मग ते भिजवत ठेवायचं रात्रीचच मी घालते भिजत. म्हणजे चांगला फुकतो वगैरे नाही का सकाळपर्यंत. सकाळचा त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकते. थोडासा एकदम सोडा टाकायच मीठ टाकायचं. मग गाजर, बीट, नंतर अ कांदा, टोमॅटो पाहिजे असेल तर टोमॅटो आणि अ का हे तिखट जास्त खात नाहीत. तो मग त्याच्यामुळे मी एखादी मिरची टाकते म्हणजे एवढ्या मोठ्या सगळ्या बेस म्हणजे ह्याच्यामध्ये एकच मिरची टाकते. मग ती कुठ तरी म्हणजे थोडस थोडं अस तिकटपणा येण्यासाठी ते म्हणून मी टाकते ऑप्शनल आहे तो टाकला नाही तरी पण चालतो अस भाजी मिक्स करायची? आणि डोशाचा तवा म्हणा नाही तर मग आपला साध्या तव्यावर पण होऊन जातं. पण काय करायचं. पहिलं ताप हा चपातीचा तावा. मग त्याच्यावर चांगलं तापून वगैरे घ्यायचा तो तवा आणि, चांगलं तापवल्यानंतर मग ते हे करायचं मग ते सोडायचं बेटर आणि मग जराशी असं फास्ट असेल ना ते पचत नाही लवकर. मग काय करायचं स्लो करायचा आणि तापल्याला असला चांगला कि मग त्याच्यावर सोडायच. आणि उलतज्ञाने ज्ञान ना ते सगळं पसरवून पसरून, पसरून अस मोठा करायचा म्हणजे जास्त जाड नाही ठेवायचा. का त्यामध्ये खायला एकदम असं ह्याच्यामध्ये लागत. तसं हा भाजत नाही व्यवस्थित पकत म्हणजे ते शिजून नाही निघत व्यवस्थित सगळं म्हणून मग सगळं पसरून म्हणजे लगेच वतलं ना पटकना पसरलं ना लगेच पसरत ते अस. आणि मग एखाद्या वेळेस कसं होत. पसरताना एखादा जास्त निघून मध्ये सगळे ऍड होत ना. म तिथं थोडं नंतर आप पण थोडसं वरतून परत ते इक्वल करून घेतलं तरी चालतं असं काही नाही. मग ते परत पकवून घेते मग उलटा वगैरे भाजायचा आणि मग द्यायचं मग गरम- गरम तर छानच खातात ते. अस आणि अप्पे पण मग तसच करते घराचे पण करते. आणि मग जर आपलं तांदळाचं वगैरे पीठ आपण ते नाही का डोशाला वगैरे वापरतो. त्या त्याला कसं होतं वेळ जातो ना भरपूर मग त्यांच्यामुळे त्याच्या लय नादाला लागत नाही. मी म हे आपलं
दोन दिवस तरी लागत ते म्हणजे भिजून घेऊन किंवा ते मिक्सर ला बारीक केल्यानंतर आणि परत चार ते पाच तास बिझनेससाठी हो.
समजा आता भिजत घातलं तर सकाळ ते बारीक करायचो तिथनं परत पाच तास भिजवायच मध्ये सध हो. मग त्याच म ते मूल खायचे त्यापेक्षा ते घच भर पडत आपलं लगेच एक दोन तास जरी जोरात केलं तरी चालत. नंतर त्याचे मुगाचे पण हो आपेच कस आहे आणि हे उत्तपा आपण का नाही मुगाच्या डाळीचा पण करू शकतो नंतर तुम्हाला सांगते अ हम्म हा. मुगाची डाळ भिजून भिजवायची मिक्स त्याला बारीक करायची पाले भाज्या पालक वगैरे नाही का त्याच्या पण डोस वगैरे हा म्हणजे मुलांना ते मिळून पण जात आणि अ व ते आवडीने पण खातात म्हणजे जबरदस्ती वगैरे करून घालण्या पाहिजे त्यापेक्षा बरं पडतंय ना. आपलं बारीक केलं हा आणि आवडीन खाऊन पण टाकतात ते मुगाच्या डाळीमध्ये पण जास्त पौष्टिक असत आणि असं जर आपण उत्तप्पा वगैरे काय केलं ना तर शक्यतो ना त्याच्यामध्ये बीट घालायचं गाजर घालायचं.
हा म्हणजे बीट वगैरे. कलर येतो त्यामुळे वेगळं काहीतरी आहे असं वाटून ते खातात
त्याच्यामध्ये असत ना ते पण मिळून जात मुलांना. आणि रोज काय होतं मुलांसाठी भाजी चपाती -भाजी चपाती मग ते खात नाहीत. आपण जबरदस्तीने ते घालायच. वर आणि नको - नको - नको - नको नाही का त्यापेक्षा मग ते असं वेगळं काहीतरी म्हणजे दो चपाती पण दिलीच पाहिजे चपाती भाजी पण एक ली द्यायची पण वेगवेगळ्या पद्धतीतून द्यायचे पराठे करायचे एखाद्या वेळेस
तुला एकदा तरी वेग एखादा वेगळा पदार्थ मिळाला तर मग याच्यात चपाती भाजी खायला काय वाटत नाही त्यांना फक्त
त्यांना पण नाही ते म्हणा रोज उठल की ते मग मी काय देते त्याच्यात चपाती भाजी सकाळं उठलं की दूध हा माझं तर तेच रुटीन असतं सकाळीच उठले ते दूध द्यायचं त्याच्यांतर अंड वगैरे द्यायचं परत. चपाती भाजी द्यायची झालं मग दिवसभर स्कूल मध्ये गेल्यानंतर त्याच्यावरच राहतो. स्कूलमध्ये काही भात वगैरे दिला तर हा झालं.
तीन वर्षांचा आहे. तरी पण त्याला स्कूलमध्ये घातलं तुम्ही?
हो, हो, हो बसवते मी, कातर म्हणजे कसं होतं, सवय पण पाहिजे ना आता बाहेर घातल्यानंतर काय होत, मुलं मग रडतात वगैरे नाही का, मग मी तर चांगले महिनाभर मी जात होते. आता तो एकट बसतो स्कूलमध्ये, हा मम्मा, मला म्हणला मम्मा तू कामाला जा मी बसतो आणि मग तो तू ये तिकडून मग मग मी इकडून येतो. तो असं म्हणतो मला, होय काय, हो म्हणजे ऐकतो आता. पहिलं जास्त रडायचं, म्हणजे कस सवय नसते ना आपल्या विष म्हणजे आपल्याला सोडून अशी
होय, होय आमचा माझा मुलगा आता चार वर्ष चा तरी पण त्याला अजून सवय लागेलना झालीया. त्याच अडीच वर्ष पूर्ण झालेल ना तेव्हापासून मी त्याला म्हणजे शाळेत सोडायच.
सोडायला, काय करायचं थोडस मला, मी कशे करायचे म हा मला वॉशरूमला वगैरे आल असं तसं म्हणून मी
मी बाहेर हात धुणं, धुण्यासाठी जरी गेलो ना. तरी पाठीमागून येणार तो, त्याला खूप सवय आहे माझी हो.
आणि काय करायचं थोडं, थोडं कण एक आपण घरात पण काय करायचा अ सासूबाईंन जवळ असं थोडंस ठेवायचो कुठतर बाहेरून जाऊन यायचं, अर्धां तास, एक तास असं म्हणजे त्येला ना असं, मम्मी नाही आणि मी कोणापशी तरी थांबू शकतो. हे त्याला जाणीव करून द्यायची, की पण हे पण आपलेच आहेत असं, मग तसं-तसं केलं ना कि मग ते राहायला सुरुवात करतात अस, सरवतनं लहान हो ना कंटिन्यू सगळं आम्ही म्हणजे चारायचं अंघोळ, बिंगोळ काही कुणाकडून करायचा नाही. काही कर मम्मी तुच अजून पण कधी, कधी नार लावतो की मम्मा तूच आगोळ घाल तूच हे कर, तूच ते कर मी जबरदस्त ते कोणाला पण घालाय लावतय, की तुम्ही घाला. मग पप्पाला त्याच्या जबरस्ती करायची की तुम्ही घाला म अस, ते आपणच सगळं करत राहिलो की मग त्या आपल्याला सोडतच नाहीत हो. मग, मग असं आणि जेवताना पण हे करतो ना, मग आता मी टिफिनलाच वेगवेगळं देते. तिथ स्कूलमध्ये कसं होतय, टीचर वगैरे चा, चारत बसत नाहीत ना, तर आपण असल्यानंतर कसं असं खेळत, खेळत चारण काय करेन, पण तिथं त्या स्कूलमध्ये ते काय लक्ष देत नाहीत. मग मी वेगळंच काय, काय देते कि मग त्येच तो खाऊ शकतो असं.
हा, किती दि, म्हणजे फी वगैरे कशी हाय मग तुमच्याकड शाळेची?
हिकडे आहे ब, आता नर्सरीला बावीस पाशे.
होय. अ आणि म्हणजे अ बसची वगैरे फी वेगळी आहे ना?
ती वेगळीच, हा पण नाही आम्हाला इथून लाभ हाय अपडाऊन साठी. अ इकडून, इथून काल म्हणजे पंधराशे रुपये आहे.
हो, मंथली पंधराशे म्हणजे वर्षाचे कि दहा- पंधरा हजार तरी होतात ते, म्हणजे नर्सरीलाच आ, नाही म्हंटले तरी तीस अ पस चाळीस ते पंचेचाळीस पर्यंत खर्च येतोय ना नर्सरीचा?
पण आता काय करायचं ते ऍडिशनल निघालय ना, आता इथं कोण गावीत तर जास्त कोण घालत नाही मुलांना, आता सगळ्यांना काय वाटतय की बाहेर शिक म्हणजे हे, म्हणजे दुसऱ्यांच कशाला सांगा आपलं आप एवढा विचार करा ना आणि स्कूल म काय करत तिथं गावामध्ये. जास्त लक्ष न देणं मुलांना ऍक्टिव नाही बनवणं त्यांच्याकडे म्हणजे. अं हे करायसाठी म्हणजे खाणं वगैरे त्यांच्याकडे अजिबात लक्ष वगैरे देत नाहीत. तसं आता प्रि स्कूल ला कसं आहे. हा म्हणजे मी पण टीचरच आहे मग मी स्कूल वर जाते ना प्रेस्कूल वर. मग पण मी त्याला दुसऱ्या स्कूलमध्ये घातलाय तो असं. जास्त माझ्यासोबत लक्ष देत नव्हता होय माझ्यासोबतच बसायचं. त वगैरे मग मग दुसऱ्या स्कूल मध्ये घातल्या म्हणजे कसं होतात. ता फक्त तिथ जरा लक्ष देत नाही पण आमच्या स्कूलमध्ये कसं आहे. की, टिफिन खाल्लाय का नाही चेक करायचा. अ त्यांचा सिलेबस घ्यायचा रोज त्यांना काहीतरी म्हणजे स्कूलमध्ये झालंच पाहिजे. त्याच्या अपडेट पाल''--'' कांना वगैरे द्यायचे तो तुमचा मुलगा किती ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह आहे का नाही हे पण सांगणं. हे आप''--'' कर्तव्य राह ना मग ते मुलांना हे करत नाही म्हणजे आता अंगणवाडीमध्ये. हे लक्षच देत नाही. मग आपण कोणत्या बेसवर तुमच्या पशी पाठवायचं वगैरे आता मस्त बोलतात की, गावचे बाहेर जातात. वगैरे अस तसं. पण आता काय करूच शकत नाहीत ना म्हणजे आम्ही पण काहीच करू शकत नाही तुम्ही तसं ठेवलं पण पाहिजे ना.
होय आपण सगळ्या गोष्टींची सवय लावायला पाहिजे त्यांना.
ताई मीच करते तुम्हाला रिटर्न मग तुम्ही दोन कॉल नंतर कराल. अजून एकदा हो हो, होत होत होतं. मण मी करते दोन मग तुम्ही दोन करा असं करूया हा,
हा हा, ठीक आहे.